हॅलो
हॅलो हा हा.
काय करतय.
काय नाही आहे कलं बाहेरालोय.
हम्म हम् हम
आा
ह्
हॅलो
हा पिऊ गेल ती तासाला
हा काय म्हणली मॅडम
मॅडममंतारय तुला छान अभ्यास करते बाई परगी मस्तपैकी जी सांगल ती सगळं करते
हा
हम्म काय नाही ती रेषा वगैरे काढत होती तर ते म्हणल्या छान आहे छान काढते सगळं खुशार आहे
हा
हम्म
बोलल्या का तुला
मा चौकशी सांगत होत्या
तुला बोलल्या ना कय
नाही नाही मी आणायलाच नव्हती गेली ती चालते
मना झाली होती
हम्म रडत आलेलं वेळ झाला बसलेली ना त्याच्यामु
हा रल्ली होयत
हा रडायला लागली मग मॅडम म्हणले तिनं जा मग
केमन रेडत होती
ते आता किती वेळ झाला बसलेली पाच वाजता पावा गेलेली सात वाजे पर्यंत घल्या एवढ्या वेळ एखादा घेऊ कशी बसणार ते
हा हा त बसून बसून कटाळा आला असेन तिला
ह नाही म्हणते त्या मॅडम आपली बारकी ना ती त्याच्यामुळे तिला नको म्हणते तर त्यांना काय शिकवायचं
ह् नाहीला हवायचे तेवघं मग अशी गेल ते म्हणून ते झालते
हा नाही सोराला पण नकोल ये म्हण सायंटलं
हा
तुमारला पण म्हणल्यात ना काय
बारक्याला शिकवलेला कळत नाही ना काय त्यामुळे काय लावायचं
थोडीश वायात काय करतेय त्यांना
हम्म
चौथीपासून पुढं काहीतरी हे वाटत
हा चौथी मस नम ववर शिकवलेलं कळते ना आता काय करायचंय
काही हुशार व्हाय त्याच मन आहे हम् हुशार आहे त्याच्यामुळे नाही काय प्रॉब्लेम
हम्म पप माकाशी मला मातात हशार म्हली पोरिक ती शोराा गेला होता काय बापा पिलाला सवळाा गेलो होत पपतीचे
हो गेल तंगी पप सोडवायला
म्हणज हो तरली की दप्तर घेतली की पळाली मल्ली तिकडं वर्गात मल्ली वर्गात जाऊन बसली जाऊन बघितलं तवा वर्गात जाऊन बसली
हा तीज ती गेल्या असल लय हुशार आय तसं
बघितलं म्हणलं तेथं ांबून बाकीची बोरं सडलं की रडायची म्हणलं
हम्
हा आपली पळत जाऊन बसली म्हणला तव्हा. ताटा केला म्हणला. हा म्हणली, मम्मीला लावु नका म्हणली. तुम्हीच या म्हणली न्यायला बी.
खायला मिळल ना.
म त्यामुळं त म ते गेलं होतं.
मोबाईलच द्यायचा तिला बंद करायचा. मोबाईल जरा जास्त बघती. मोबाईलमुळं आज काल लय हे व्हायला लागलय.
तिला ती ती बंद करायची जायची, तिच देती मोबाईल. आं?
नाही जात आता तिकडं ती.
हं. हाक मारली की जातंय ती. लगेच बघतंय मोबाईलात.
अं, नाही ते कसंय जेवढं चांगलंय ना तेवढं ते वाईट पण आहे ना.
ते तीला लावायचं नाही ना तिकडे मोबाईल बघायला. गेलं की मोबाईल देती नी.
नायतर बघितलं ना पण आजकाल पोरांच्यात ते मोबाईलचं व्यसन कसलं लागलय. कायपण बघून तच्यावरनं शिकत्या ते.
हं. ते म्हणजे सवयच लावायची तसली अजिबात मोबाईल द्यायचा नाय काय.
कसं मोठीे माणसंच आजकाल लई येडी झाल्याती. त्याच्यामुळं आता त्या बारक्यांना पण बोलून काय उपयोग नाय.
त्यामुळच मंग लावायची नाय तिकडं. मोबाईल सारखा दिला ना मग ती तसं पोरं करत्याती. ते ते लई येड्यागत करत्या ती पोरं.
हा. मी तर ते आज एक व्हिडिओ बघितला. तुम्हीच दाखवलेला भवतेक हाय ना ओ?
कुठला?
कि ते मुलाचा मोबाईल हिसकून घेतला आईने म्हणून त्या आईला ते पोरगं लय मारत होतं.
हं.
दुपारी हॉस्पिटलमध्ये,
हो हो.
कसं मारत होतं, बघितलं का? मंग काय राहिलं आई बापांचं.
हं. त्यामुळंच मोबाईल द्यायच नाय. सवयी लावायच्या नाय तसली मोबाईलची.
हं. नाय ते द्यायचं काय नाय द्यावं द्यायचं काय नाय द्यावं. पण जरा कसं त्याचं पण लिमिट पाहिजे ना थोडंफार.
लिमिट म्हजी मोबाईलच द्यायच नाय हातात. बेकाराय मोबाईलचं काय.
काय बी घाण घाण सवयी लागत्या त्या. आन पोरांचं कस असं विचारक्षमता हे पण कमी होत त्याचमुळं. मेंदू काम द्यायचं कमी करतो.
मेंदू काम द्यायचं कमी करतो, म्हणजे मेंदू कामच देत नाय. ते तेच्याच भानात राहत्या मोबाईलच्या.
हं. चश्मा लागत ना लागतोय.
मोबाईलच्या हेज्यात दंग झाली, म्हजी ते त्यांना कळतच नाय काय. काय करतोय काय नाय ते.
त्यापेक्षा आपलं ते बाहेर नेलेलं बरं. चालायला बिलायला ते आपलं नेयचं. थोडंफार संध्याकाळच. जरी लय बोर झालं घरात तरी. पण मोबाईल नाही द्यायचा आपला.
हां. रस्त्याच्या कडेने चालवायचे.
हं. बाळा
खाती का ती काय बघितलं का? झोप लागली म्हणत होती झोपली का बघा.
नाय झोपली.
आं?
आरशावर
का
बसली रंगपंचमी करत तेनच्या शाळेत उद्या खडू घ्युन बोलावलंय ना चित्र वगैरे काढायचं असल कायतरी
कशाला बोलवल्यात
त्य त्यांच्या बुक्स भेटलेले नायत व्हय तेे
कोण?
आपण नव्ह ते व बुक्स विकत आणल्या
हां
तेच्यात चित्र आहेत ना रंगवायसाठी
हम
मग तिरंगोईसाठी बोलावला सर घेऊन
गोस
रांगोळीसाठी नाही चित्रकलेसाठी
काय करायला?
चित्रकलेसाठी
हा चित्रकले साठी करायला होय
हा अप्पल वगैरे संत्री बनना तसल रंगवायसाठी
नाही ते प ते मोबाईलचा लय नाद बेकारे
नाही ते मोबाईल बघतच नाही बर का असेल तसं पण अभ्यास ब करते बऱ्यापैकी चांगला अभ्यासाचा तिला नाही काय प्रॉब्लेम
आह
अभ्यासाचं नाही म्हणलं तिला काय अडचण अभ्यास करते ती चांगलं
अभ्यास करते पण ते मोबाईलच्या नाद कमी करायची मोबाईल मुळे लय होते. मोबाईलच लय बेकार काम आहे एकतर ते
आपणच पहिल्यांदा कमी करायला पाहिजे बघायच तेव्हाती कमी करणार
कुठे मोबाईल बघतोय मी मोबाईल तर बघितले काय आपण पंधरा दिसात
माझ कस माझं काम असं मोबाईल मध्ये त्याच्यामुळ मला तर सारखं मोबाइल घेऊन बसाव लागत.
त्यातलं ते का करायचं ते व्हाचं काय झालं ते पैसे भरलेलंच.
त्याज चालू या ती टीम करती या बघू की आता तिकड पण झालं लक्ष द्याय लागेल तिकड पण रा
टीम करती टीम करती म्हणून मेळ बसतो कधी
हे बी आहे की मग ते पण करावं लागेल आता मला त्याच्याकडे पण थोडं लक्ष द्याय लागेल
एवढं पैस गुतून मग काय उपयोग आहे त्याचा
अ ते भी हायस की
हा कमी पैसे गुतवला सगळ्यानी
नाही प हलेत तसं आपलं
आ
पैश आला की आपलं तस जेवढं हे केल तर तेवढं
कश सोनारा राहिले ले भरले का पैसे येऊन काय निस करायच ते भरलेच आहे की पैसे सोनारच राहिलेलं
मी तवाच भरून आली आंईच तुम्ही ठेवलेलं परत ते राहिलया
कुठे म ठेवलं होतं
आवडीला
कावडीला
मी का सोडवून दिलं मम्मीच
मम्मीच दिलंय पण आईने ते केलेलं
मी नव्हतं ठेवलं ते
होय
हा मी कधी ठेवलंय तवा
हम्म किती राहिल होते
सात हजार सातशे पंचाहत्तर काहीतरी अस
कितीे
सात हजार सातशे पंच्याहत्तर काहीतरी
म्हणजे आता सहा हजाराच्या वर गेल असतील.
काय सात हजार सातशे पंच्याहत्तर
सात हजार
हम्म
सात हजार का पाच हजार
आठ हजार
सात
हो सात हजार सातशे पंचाहत्तर रुपये
खले आयत उपस म.
मग आता काय आहे दोन्हीचं भरायचं म्हणल्यावर आपल्याला बऊ चालले व.
पैसे लई वाढत चाललेत एक
पण तुम्ही उचललेल सोळा का सतरा हजार रुपये आईनच्या गळ्यातल
हो ओके मग ह हयाच्यातलं भरलं नाहीत व्हय काढून मग
पण ते किती भरलेलं आपण तेरा हजार का काहीतरी मग किती राहत्यात बघा की तुम्ही टोटल करून बघ तुम्ही किती तुम्ही कितीडून ललेलायच्या हजेवना
आ
आईनच्या गळ्यातल्यावन कि किती काढून आणलेलं किती उचललेलं
पंधरात काय घेतले होते.
सतरा घेतलेलं सतरा हो मीच गेल की आणयला
भाऊ जाऊन ते बघावं लागेल.
बघ किती झालं अठरा हजार रुपये बरोबर आहे की हो तेरा भरलं
हा पाच राहिले पाच राहिल होते.
का व्याज बीज काय लागत नाही का त्याच्यावर
बरं बर बघू बघाव लागन ते हम्म